हा का
हा आता स्वयपाक चालू करायच बग, तुझ काय? चाललंय काॅलेज चालू झालं का नाही? आ.
कॉलेज चालू रजिस्ट्रेशन चालू हुईल या महिन्यात एंडिंग ला.
हा म्हणजे अजून त अ हे करायचं काय ते कॉलेजच ऍडमिशन.
अजून हा ऍडमिशन
होय पाऊस हाय काय तुमच्या तिकडं म्हणलं?
आत्ता चालू झालाय आज पासून पाऊस. हम्म तरी कस काय नशीब चालू झाला पाऊस. नाहीतर ऊन पडून पडून काय उन्हान मला वाटलं आता उन्हान काय हेच पडतय वाटत. गेल्या वर्षी पाऊस, पाऊस आणि या वर्षी ऊन. गेल्या वर्षी वला दुष्काळ का आणि या वर्षी आता हम्म वर्षभर जवळ जवळ पाऊस. वर्षभर मम्मी काय कराल्या आज स्वयंपाक झाला का नाही मम्मीचा?
मम्मी हाय कि सोय पाकच कराल्या हॅलो. लो हो.